बोला ना आहात.
मजेत. तुम्ही?
मस्त व्यवस्थित.
हा आज देऊ काही नाही. हो सकाळची काम आवरली आता थोडा आराम केला. आणि मग आता कॉल केला तुम्हाला.
हम्म हम्म
आणि थोडासा अभ्यास पण होता तो पण केला.
तुम्ही अभ्यास करता कसला?
हो मी बी एम इ स्टुडंट आहे ना थर्ड इयर्स ची.
हा हा
त्याचा त्याचा अभ्यास चालू असतो माझा नेहमी.
हा हा हा हा
ताई तुम्हाला लहानपणीचा आवडता सण कोणता आहे? तुमच्या लहानपणीचा माहीती आहे तुम्हाला?
दिवाळी हो दिवाळी तेव्हा सुट्ट्या भरपूर. पूर असायच्या मग मामाच्या गावी जायचं.
हा हा
त्यामुळे मग दिवाळी च
दिवाळी हम्म दिवाळीत खूपच मज्जा असते किल्ला बनवतात. शिवाजी महाराजांचा फराळ. सर्वजण एकत्र येत खूप छान वाटत. आणि आवडता खेळ कोणता? जास्त खेळ खेळ कोणता आवडायचा तुम्हाला
हूं असं काहीच नाही मी नाही खेळलाय कधी जास्त
सायकल चालवायला आवडायची स्केटिंग आणि मैदानी खेळ जास्त खेळायचे मी त्यावेेळेस मोबाईल नव्हते ना
हूं हूं नाही मोबाईल म्हणजे कस आम्ही शक्यतो नव्हतो खेळत जास्त बाहेर ग्राउंड वरती जाऊन.
हो आमच्याकडे आमच्या इकडे त्यावेेळेस खूप खेळायचंय. लिंगोरचा, आबाधुबी असे खेळ. अं त्यावेळेस मोबाईल नव्हते, खूप छान दिवस होते ते.
हो ना, आता पोर सगळी मोबाईल मध्ये गुंग झालेत.
हो, तुमच्याकडे, ताई तुमचे काही छंद? तुम्हाला कोणते कोणते छंद आहे? हम्म हम्म हम्म.
सिलाई.
शिलाई काम करता?
हो.
हो, किती छान. मला झाडी लावायला आवडतात, वेगवेगळ्या रेसिपी, चित्रकला. आरीवर्क, मायक्रनचं, पुस्तक वाचन.
आरीवर्क वगैरे येतं तुम्हाला?
हो, आरीवर्क येतं थोडं थोडं.
हम हम.
ट्राय करते, छंद मध्ये आहे मी हो हो.
मला काही म्हणजे वेळही होत नाही, आणि ते थोडं त्याला कशी प्रॅक्टिस जास्त लागते ना हो?
हो हो. नाही मी काम करता करता, काम करून वगैरे दुपारी वेळ मिळाला का मग युट्यूब वर वगैरे बघून करते सर्व.
हां हां.
आणि अ लहानपणी तुमचे खाद्य पदार्थ काय असायचे आवडीचे? आहार कसा असायचा तुमचा?
आई बनवेल ते.
हम हम.
सगळ तेचं, काही नव्हत, पण आई स्वतः आवडीने ऑलमोस्ट सगळं बनवायची.
कारण की, आत्ताच्या आहारात आणि लहानपणीच्या आहारात खूप फरक पडलाय ना.
हो.
आपण लहानपणी तेव्हा अ, चुलीवरच्या भाकरी वगैरे असं, पिठलं
नाही, आम्हाला त्या चुलीवरच्या भाकरी री वगैरे गावी गेलो की, म्हणजे आजी करायची. आणि ते आईकडे पहिल्यापासून गॅस होता.
माझ्याकडे ना, अ आमच्या शाळेजवळ ना, त्रिकोणी समोसे मिळायचे. गुलाबजाम ते बर्णीतल्या त बर्णीतले गोल गोल गुलाबी असे गुलाबजाम राहायचे. ते गोड, परत पोंगळ्या ते खूप आवडायचे लहानपणी. पण यार खाद्य पदार्थांमध्ये, त्या आईस्क्रीमच्या काठीवर ते चिंच असायची.
हो.
ती बोरकुट, परत गोड मिरच्या. असं खूप आवडायचं त्यावेेळेस, आणि आहारात मम्मी काय करायची गुळ पोळी द्यायची गुळभकरी चुरून, त्याच्यावर तूप टाकून त्याच लाडू करून. किंवा कधी पिठला भाकरी करायची, चुलीवर वरणपोळ आणि काय करायचो आम्ही, शाळेत आहे ना, चपातीचे कोरके न्यायचो. चपातीच्या भाजूनं चपाती शिल्लक राहिली का मंग ती चपाती आम्ही गरम करायच तव्यावर मम्मी त्याच्यावर मीठ मिरची सुद्धा मीठ मिरची आणि ते म आम्ही शाळेत न्यायचो खिशात टाकून. मंग शाळेत रीकामा वेळ असला का आम्ही ते खायचो.
कुरुम कुरुम खात
कुरुम कुरूम मज्जा वाटायची खूप आवडायचं पण
नाय मी हे ना पहिली ते पहिली ते चौथी नगरपालिकेच्या शाळेत होते. तर आमच्या शिक्षकांची खूप आवडती विद्यार्थिनी मी.
हो.
मुलींचीचं शाळा होती पण शिक्षकांची खूप आवडती विद्यार्थी तेव्हा दूध व गैरे मिळायंचं बघा
हो हो स्कूलमध्ये खिचडी भात दूध
अ आणि मग ते शिक्षक काय करायचे माझ्या घरी सांगून ठेवलेलं होतं मोठा ग्लास द्यायचा ईच्याकडे दूध प्यायला.
हं हा
आता दू अ त्या ग्लास
रोजच्या आहारात ते स्कूलमध्ये द्यायचेच मुलांचे पोषण व्हावं म्हणून
हो आणि ते फ्लेवर्ड मिल्क असायच ना रोज फ्लेवरच वगैरे त ते सांगाय ते म्हणजे घरी माझ्या येऊन सांगून गेले होते शिक्षक आमचे तिला मोठ ठा ग्लास द्यायचा मग सगळ्यात मोठा ग्लास कोणता त त्याच्यात जवळ जवळ पावशर एक दूध बसायच त तेवढा मल समोर बसून प्यायला लावायचे आमचे शिक्षक
बाप रे! किती छान त्यावेेळेसचे शिक्षक वगैरे
आणि नाही पिलं तुझ्या घरीच येत थांब मी आणि म्हणजे ती पिशवी मला परत घरी पण मिळायची. हे घरी जाऊन दूध प्यायचंय तू
अस हो. आता दै दैनंदिन जीवनात आपल्या मोबाईलचा वापर खूपच वाढलाय. पण मी काय केलं अ मोबाईलच्या वापरातून ये ना जे बॅ बॅड आहे ना ते नाही घेत जे गुड आहे ना तेवढंच घेते. कारण की खूप नवीन नवीन गोष्टी शिकण्यात मिळता आपल्याला मोबाईलच्या वापरातून.
हो.
डिजिटल मार्केटिंग ऑनलाईन खरेदी
हो.
त्यानं मी मोबाईल वापरते पण गरजेपुरता आणि काही ऑनलाईन घेता नी मी ते रिव्ह्यू बघूनच घेते मोबाईलचे मधून
म मला पण अ त्याच किंमत ही पाहायची कारण शंभर रुप च्या गोष्टीसाठी आपण दीडशे रुपये नाही घालवू शकत.
नाही घालू शकत कधी कधी महाग पण असत कधी कधी खूप स्वस्त पण मिळून जात.
हा तर मग रिव्ह्यू वाचायचा जरी स्वस् स्त असेल तरी पण रिव्ह्यू पहिले वाचायचे आणि मग घयचो.
हा आणि ऑनलाईन मु दैनंदिन जीवनातली कामं पण किती सोपी झाली. आता तुम्ही नोक नोकरी करता म्हटल्यावर तुम्हाला खिशत कॅश ठेवायची गरज पडत नाही. फोन पे. गुगल पे. बँकेचे व्यवहार. लाईट बिल सर्व घर बसले होतं तुम्हाला सुट सुट्टी घ्यावी लागत नाही.
हो.
तुमच्यासारख्या नोकरी करणाऱ्यांना तर खूप फायदा झाला. एक्स्ट्रा सुट्टी घ्यावी लागत नाही त्याच्यासाठी
हो ना.
आणि ऑनलाईनचे जितके मोबाईलचे जितके फायदे पण ये आहे ना. तितके तोटे पण झालेत आता आपल्या जीवनात मैदानी खेळ कमी झाले मुकत मुलांचे स्क्रीन टायमिंग वाढला डोळ्यांचे अर हजार मेंदूवर परिणाम लहान मुलांच्या जेवणावर प्रत्येक गोष्टीवर मोबाईलमुळे परिणाम होतोय आरोग्यावर सर्व
हो. कुठलीही गोष्ट अति झाली की ती त्रासच देते ना.
त्रासस देते. त्यामुळं मोबाईलवर कुठेतरी मुलांनाचा कंट्रोल पाहिजे आपण केला पाहिजे असं.
हो.
आणि अ तई तुम्हाला नवीन या पुढच्या वर्षासाठी नवीन काही योजना आहे का? तुमच्या?
नाही अजून आऊ काहीच
हां का मला तर नवीन काहीतरी शिकायचंय आरोग्याकडे लक्ष द्यायचंय. मी छान छान नवीन कौशल्य शिकेन. पण नियमित व्यायाम करायचं ठरवलंय. नवीन वर्षाच काहीतरी पुढच्या वर्षी योजना केलेल्या आहे.
हम् हम्.
मी डिजिटल मार्केटिंग मध्ये मला उतरले उतरले तर आहे पण त्यात आणखीन यश मिळवायचंय मला
हम् हम्.
तई या वर्षी पाऊस कसा वाटतो तुम्हाला? मला तर खूपच मला तर खूपच कमी वाटतो. कारण की शेतकऱ्यांचे सर्व पावसावर अवलंबून असते ना.
हो.
शेतकरी तर आपल्या देशाचा मुख्य कणाय तो अन्न बनविण्याच काम करतो. आणि जेव्हा पाऊस येतो तर पेरणी पेरणी होते पेरणीतून ते बीज अंकुरतं. त्यावेळेस त्याचा त्याच्या पण आशा पल्लवीित होता ना.
हम्म.
आणि बळीराजा सुखी झालात तरच आपण सुखी होऊ ना.
हो.
आणि मला तर तुम्हाला लहानपणी तुम्ही काय? काय? काय करायच्या बाकी
हम्म असं विशेष काही नाही शाळा घर घरातली कामं.
हा हा ओके आणि अ एखादी तुम्हाला कोणती रेसिपी येते एखादी रेसिपी वगैरे मला गुळपोळी छान बनवता येते जराणा ती गु कपोळी ना आम्ही काय करतो एक वाटी रवा घेतो आणि नाही एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी रवा घेतो थोडासा कमी आणि ते मिक्स तो गव्हाचं पीठ आणि रवा आणि मीठ टाकायचं थोडंसं आणि मिक्स करायच थोडस पातळ पण नाही घट्ट पण नाही मिडयम सेमी चॉड टाईप मी हे करायचं पीज आणि डोश्याचा पीठा. त त्याच्या. ण त्याचे डोसा काढून घ्यायचा तव्यावर तवा गरम करायचा तेल तापवायचं त्याच्यावर डोसा सारख. स मग ो सम के का. त्याका बाजूने गुळाचं पाणी करायचं गुळ घ्यायचा. अ पातील्यात पाणी आणि गुड मिक्स करायचा आणि तो उकळवून घ्यायचं ते पाणी उकळलं का त्याच्यावर तुप टाकायचं आणि ती गुळ पोळी मिक्स करून खायची खूप छान लागती
ओके
लहानपणी आमची मम्मी ना काय करायची स्कूल मधून आलं का फास्ट मध्ये काहीतरी आम्हाला होतं ना तर पटकन ते बनवून द्यायची आम्हाला खूप छान लागते ती रेसिपी
हम् हम नाही बरं झालं मला सांगितलं मी पण ट्राय करेल एखाद दिवशी
हो चालेल ता एकत ठ्यू तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. खूप आनंद झाला थँंक यू ताई ओके.